हॅलो,
हा येतोय ना माझा आवाज?
हो हो हो येतोय. हम्म काय करत होत्या?
काही नाही हेच आता कॉलच. जो जो दिसेल त्याला कॉल करायचा. काम पूर्ण करायचं. अ काय नाही माझं आता हे चौथ टास्क
अच्छा.
हो तुमचे झाले?
नाही ना व्हायचीच आहे.
किती तुमचे?
माझे बारा झाले. म्हणजे हा बारावा आहे हा बारावा.
अच्छा अच्छा. माझी पण बहीण आहे. पण तिला शेतातले काम असतात ना. त्यामुळे मग तिचे राहून गेलेत. आणि तिला पण दिलेलं आहे नाही का. म्हणजे काहीतरी टार्गेट दिलेलं आहे तिला. या या डेट पर्यंत करायचय असं.
हम हम
हम् बघू आता.
अच्छा ती वेगळं काम करते का?
नाही हो शेत आहे ना त्यांचं, मग हे मजुरांमागे थोडंफार चहा पाण्याला वगैरे जावं लागतं.
हो, नाही नाही. टास्क वेगळा आहे का तिचा?
नाही हाच आहे हा. त्यात दोन लहान मुली आहेत.
हा मग इतकं सगळं बघून. वेळ काढावा लागेल ना.
हो. हो हो.
हम्म हम्म
हम् कुठे तुम्ही? इथेच आहेत का नाशिकमध्येच?
नाही मी अमरावतीला राहते.
ओके तुमच्याकडे पाऊस आहे?
नाही ना. पाऊसच नाही आहे काल आला थोडासा. आभाळ आभाळ आहे पड आता.
अच्छा आमच्याकडे आहे पाऊस.
हो काय.
हो, भरपूर पाऊस आहे. हो कपडेच सुकत नाही या पावसामुळे. म्हणजे जिकडे गरज आहे. तिकडे पडला पाहिजे.
शेतीकडे पडायला पाहिजे ना तर तो शहरात पडतो.
हो हो शेतीकडे पडलाच पाहिजे. शेतीकडे पडला तर शहरात काहीतरी खायला येईल. आणि त्या मग पाऊस तेव्हा मागे येऊन गेला आता लोक ची पेरणी वगैरे झाली.
हो.
आणि आताच पाहिजे त्यांना हो. पाहिजे त्यांना तो पाऊस. कारण त्याच्याशिवाय मग परत ते पिक खराब होत.
हम् नुकसान होती ना मग शेतकऱ्यांचं,
हो, त्यामुळे भाजीपाला पण आता खूप महाग झालाय.
हो हो खूप भाव वाढलेत भाज्यांचे.
हो भाव वाढलेत ना.
हम्म.
ह्
अजून काय?
बाकी बोला काहीच नाही. पाऊस सावरच बोलू आपण, टॉपिक तर कुठला तरी घ्यावाच लागेल ना नाही का. हा मागे पाऊस पडला
येऊन गेला ना त्यांनी छान हिरवगार झाल सगळीकडे
हो नाही पावसाची गरजच होती कारण